हॅलो हा तई येतय. हा येतोय येतो.
हाय.
हॅलो!
हा तई बोला.
हां येतो आहे आता येतो आहे आवाज.
होओ हो हो.
हा मला येतोय आता येतोय.
हो मला पण येतोय बोला आज आपण हा आवरले आव सकाळी जरा पावसाचं वातावरण झालं होत. तर हम्म.
हा हा हा हा तआमच्याकडे पण आहे पाऊस वातावरण झालं येतो दुपारी तीन वाजता.
हा आता येऊन गेला पाऊस आमच्याकडं.
हा ह आमच्याकडे येतो तीन साडेतीीनच्या दरम्यान येतो रोज-
हा सगळ्यांची
हो ते तर झालं पडायलाच पाहिजे पाऊसात अजून पडायला पाहिजे जोरात.
हा पडेल आता एकदा सुरुवात झाली ना.
ह तेवढं गारवा होत नाही का जरा उष्णता कमी होती.
हा हो ना पेरणी वगैरे पण पुढ ''--'' थोडी झाली होती ना तर त्या पिकासाठी पण जरा पावसाची गरजच होती. ती.
गरजच होती आणि पॉ ''--'' रोजलं तर पाण्याचे बी प्रश्नच होत आता पाणी पण अ. चार चार दिवसांनी आमच्याकडे पण आता सोडायला लागली ते कारण तिथं तलावात. पण पाणी नाही ना.
हा त्यामुळं.
''हां'' सोडणार आहे ना ते आहे ते पाणी पण संपायला लागलं मग ते तरी कुठून सोडणार पाणी ना.
ह त्यांना पण होके पावसाची पण खूप गरज आहे.
गरजच आहे आणि बोरला पण पाणी आता कमी झालं आटायला लागली बोर. पण आमच्याकडं तर.
होत खूप.
हा तेच नाही ऊनच तिकडं होतं. आणि पाऊस मध्ये सांगित''--'' ल लवकर येणार लवकर येणार पाऊस. पण अ किती अजून. वीस तारखेच्या पुढे झालं तरी अजून काही म्हणायला पाहिजे तसं आला नाही.
नाही आला हो कालपसून आमच्या इकड पण आहे. हम हम.
हम्म पण असं जोरत नाही येत.
नाही एवढा पेरणी राहिल्यात ना आमच्या इकडच्या भागातल्या अजून. खूप साऱ्या जणांच्या पेरणी राहिल्यात.
हा ना तेच ना मग त्याच्यासाठी तर पावसाची तर पाहिजेच गरजच आहे.
सगळ्यांनी शेती नीट करून ठेवलेत ना आता नांगरून मोगडून. आता सगळ्यांनी रोटर वगैरे केलेय बी बियाण्याची तयारी.
तयारी केलीय बरोबर व पाहिजे. व येत नाही जेव्हा नसती अपेक्षा तेव्हा. सगळं पीक नसायला म्हणजे हे करून जात खराब करून जात.
सोयाबीन वगैरे काढायला आलं तर नंतर उघडत नाही. हम्म हम्म लास्ट इयर पण हम्म. आमच्या इकडें जास्त त्यामुळं तर कापूस लावत नाहीत लोक आता.
हा ना.
हम्म आणि मजूर पण मिळत नाहीत नव्हताही.
नाही तेवढं आहे मजुरच पण येत नाही आता शेतात. काम करायचं म्हणल्यावर ती येत नाहीत लवकर.
खूप पावघडे सगळं शहरीकरण व्हायल''--'' खेड्यातले लोक शहराकडं चालले ना.
हा आणि काय झालं पाणी. नसल्यामु लोक पण आता नाही का त्यांची पोरांना. म्हणतात बाबा तुम्ही शिका आणि.
हो हो हो. आमचा असं झालंय शेतात माती झाली आमची तुमची तरी होऊ देऊ नका
हा ते होतं ना. कारण आयुष्यात गेलेला असत वडिलांच सगळं त्याच्या आणि त्यांनी बघितलेलं असतं शेतीमध्ये तेच की आणि ते बघितलेलं असतं कष्ट एवढे कष्ट करायचे त्याच्यात सगळं पावसाच्या भरवश्यावर नाही का
ह निसर्गाची साथ मिळाली तर शेत ती चांगली आहे.
शेती चांगली आहे बरोबर आहे आणि तेवढं आजकालच्या मुलांना तेवढं थांबायचं तेवढं नाही का हे नाहीये
तेवढे पेशन्स राहिलेले नाहीत आजकालच्या पिढीमध्ये.
हा तेवढे पेशन्स नाही राहिलेले की एवढं वेळ थांबायचं आणि हे करायचं मग त्याच्यापेक्षा आताच कला आई बापच म्हणतात तुम्ही शिका आणि नोकऱ्या करा बाहेर जाऊन
ह हा आणि मुलांना पण नको वाटतं थोडं शिकलेले वगैरे असल्यामुळं शेतात काम करायचं नको नको वाटतं त्यांना.
हो हा मुलांना कमी पणा वाटतो शतात आणि त्यात पण त्यांची आज कॅपॅसिटी बी नसती उन्हात काम करायची नाही का
शिकायलाच घे वीस, एक वर्ष
हा..
आणि त्याच्यामुळं नंतर नको वाटतं मग लहानपणी जर शेतीची वगैरे आवड असेल तर लेकर मोठ्या पणी करतात ना.
करतात बरोबर ते लहानपणी पण
पर्यंत त्यांना
हा तोपर्यंत काही म्हणजे नाही का त्यांनी बघितलेले असेल लहानपणापासूनच समोर आई वडिलांना करताना त्या वातावरणात जर वाढलेल्या असतील तर मग त्यांना लागते गोडी त्याची
लागती गोडी होन आणि शेतीशिवाय खरंच काही नाही आता हि शहरात मी बघते ना बरेच आता आमच्या आजूबाजूचे पण दहा आणि पंधरा हजार दिवसभर कंपनीमध्ये काम करतात. सकाळी नऊ ला जायचं संध्याकाळी पाच ला यायचं आणि ट्रॅफिक वगैरे तर खूप राहतं सिटीमध्ये घरी यायला त्यांना दहाच वाजतात
हा ना म्हणजे ते आठ तास म्हणता, म्हणता त्यांची ड्युटी सहा, बारा तास
बारात तास होती कारण सकाळी दोन तास अगोदरच निघावं लागतं ट्रॅफिक आहे ट्रॅफिक आहे म्हणून म्हणून सकाळी नवला तर घराच्या बाहेर निघालेले असते सगळवरून आणि संध्याकाळी नाही म्हणलं तरी दहा च्याआत येत नाहीत घरी मुलं.
बरोबर ते ट्राफिकच्या ह्याच्यावरती उशीर होतो. त्याच्यामुळ तर अजूनच म्हणजे घरी येईपर्यंत थकलेले असतात दिवसभर एवढे बाहेर असल्यामुळ घरी आल्यावर घरच्यांशी बोलायची बी त्यांची हे नसती
नुसते पेंगाळून जातात कॅपॅसिटीच राहत नाही बोलायची आणि दुसरं काही करायथून दुकानातून एक दूध पुढा घेऊन ये म्हण तर इं त असं खूप दमल्यासारखं त्यांचा चेहरा केविलवाना वाटतो काम सुद्धा नको वाटत तर सांगायला
नाही पोरांचं होत तस आणि काय होतं आपल्याला पण नको वाटतं दिवसभर ते एवढे जमलेले असतात त्यांना काम सांगायच ना असं वाटत नको जाऊ दे त्यांचे फरे पडलेले
कधी आता आम्ही आमच्या शेजारीचे राहत होता मुलगा तर असं अक्षरशः आजारी हो इतकी रिक्वेस् केली तिथ कॉलेज त्या म्हणजे तो कंपनीमध्ये एका काम करत होता आता नाव नाही आठवत आता मला पण इतकी रिक्वेस्ट करत होता अक्षरशः दवाखान्यातून आल्यावर त्याने सगळे रिपोर्ट्स वगैरे पाठवले
तरी पण दुसऱ्या दिवशी रेस्ट करायला त्याला सुट्टी मिळाली नाही म्हणजे मला तर एवढं असं वाटलं ना बापरे म्हणजे दुसऱ्याच गुलाम बनूनच राहायचं कि ते किती अवघड आहे ना आपलं स्वतःचा बिजनेस वगैरे असेल तर कसं अम व्यवस्थित होत ना आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा थोडा वेळ बंद तरी करू शकतो ठेवू शकतोत आपण
ह
अस होत